नमस्कार कसा आहे?
मी चांगले तुम्ही कशे आहेत?
मी
चांगले अं अ जीवनात ते तर सर्वात महत्त्वाच्या अ नात्यापैकी एक आहेत. अ नाते प्रेम, विश्वास, आदर आणि अ समजूतदार परवार आधारीत असते.
जेव्हा पती आणि पत्नी एक हो मेकांच्या समन्मान करता आणि एकमेकांच्या भावना मज मज जून घेतात. तेव्हा त्याचे वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखी बनते.
हो प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव, विचार आणि आवडी निवडी वेगल्याची असतातात. त्यामुले पती पत्नीमध्ये कधी, कधी मतभेद होणे स्वाभाविक आहे. मात्र मतभेदाना वादाचे रूप न देता, शांतपणे चर्चा करून अ त्यावर उपाय शोध ते आवश्यक असते.
विश्वास हा कोणत्याही नात्यात च्या पाया असतो. हं पती पत्नीमध्ये परस्पर विश्वास असेल तर अनेक अडचणी सहज सोडवता येतात. यशस गैर अ समज आणि संवा
संवादचा अभाव यामुळे नात्यात दुरावा निर्माण
होऊ शकतो. त्यामुळे एकमेकाशी मोकले पण नाणे संवाद साधने खूप महत्त्वचे आहे.
पती पत्नी यांनी सुख दुःखात एकमेकांना साथ दिली पाहिजे. जीवनतात अनेक चढाव उतार येतात, परंतु एकमेच्या एकमेकाच्या आधार अं असल्यात प्रत्येक संकटाला सामोर जोने सोपे होते. एकमेकाच्या यशात आनंद मानणे आणि अडचियाच्या काळात धीरे देणे हे चांगल्या नात्याचे लक्षण आहे.
कुटुंबातील जबाबदान या दोघांनीही समजून घेतल्या पाहीजेत. घरातील कामे
मुलाचे संगोपन आणि आर्थिक नियोजन यामध्ये दोघांचाही सहभाग असणे आवश्यक आहे. सहकार्याची भावना ना ते अधिक मजबूत बनवते. आदर आणि प्रेम या दोन गोष्टी नात्यात कायम टिकल्या पाहिजेत लहान लहान गोष्टीमध्ये आनंद शोधणे एकमेकासा ठी वेल काढणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे यामुले नाते अधिक सुंदर बनते.
आजच्या धक्का धक्कीच्या जीवना त कामाचा ताण वाढला आहे त्यामुळे पती पत्नी एकमेका सोबत वेळ घालवणे संवाद साधणे.
आणि एकमेकांच्या भावनेचे कदर करणे गरजेचे आहे. शेवटी पतीपत्नी नाते हे केवळ दोन व्यक्तीचे नसून दोन कुटुंबना जोडणार बंधन आहे प्रेम विश्वास आदर आणि समजूतदारपणा याच्या आधारावत हे नाते अधिक मजबूत आणि आनं द बनते सकलाची तुम्ही खूप लवकर उठलात.
हो मी मी आज योग करण्याचा विचार केला होता बन्याच दिवसापासून वेळ मिळत नव्हता.
खूप छान योग केल्याचे शरीर आणि मन दोही निरोगी राहत तात
अगदी बरोबर ऑफिसच्या काम मुले दिवस भर बसून राहावे लागते त्यामुळे थोडा व्यायाम आणि योग आवश्यक हो आहे.
मलाही वाटत आपण दोधानी रोज थोडवेल अ योगासाठी काढयला हवा.
हो सकाळली अर्धा तास योग
केला तर दिवसभर ताजे तव्हाने वाटेल. मला प्राणायाम खूप आवडतो त्यामुळे मन शांत राही राहत आणि ताण कमी हो ते.
मी एकल आहे की योगा मुले एकाग्रता वाढते आणि झोपही चांगली लागते.
हो आणि नियमित योग केला ते शरीर लवचिक बनते पाठ दु खी आणि मानदुखी सारख्या समस्या कमी होतात.
आजकाल मोबाईल आणि सगळं काम मुले लोकांचे आरोग्य बिघड त आहे योग हा त्यावर चांगला उपाय आहे.
अगदी खर आपल्या मुलांनाही योगाची सवय लावाया हवा हवी.
न कीच लहानपणापासून चांगल्या सवली सवयी लागल्या. तर आरोग्य उत्तम राहते
आपण उध्हापासून एकत्र योगसूर करूया का
हो नक्की सकाळी चला येला जाऊ आणि त्यान तर योग करू
छान कल्पना आहे त्यामुळे आपल्याला एकमेकसोबत वेलही व मिते मिळेन
बरोबर योगा मुले आरोग्य हे सुधारेल आणि आप आपला दिवसही आनंदाने सुरू होईल
मन ठरल उध्हापासून नियमित योग करायच्या
हो निरोगी जीवननासाठी योग हा सर्वो उत्तम मार्ग आहे
चला आता उधाची तयारी करून
हो आणि निरोगी जीवनाची सुरुवात उद्या उद्यापासून करूया
योग आणि आहारबद्दल पण चर्चा करून जो नमस्कार आजकाल तुम्ही आरोग्या करेन खूप लक्ष देत आहात अस दिसतं आहे
हो वय वाढत
आहे आणि कामाचा ताणही वाढतो आहे त्यामुळेले योग आणि योग आहार येणं आवश्यक वाटत अगदी बरोबर फक्त योग करून चालत नाही त्यासोबत संतुलित आहार ही तितकाच महत्वाचा आहे
हो मोहित तेच विचार करत होतो आपण रोज्याच्या जेवणात थोडे बदल केले पाहिजेत
नक्की सकालाची सुरुवात कोमट पाणी आणि हलक्या व्यायामाने केले तर शरीराला खूप फायदा होतो. आणि त्यानंतर योग केला तर मन शांत राहत आणि दिवसभर उत्साह वाढतो तु तुम्हाला कोणते योगासन आवडतात
मला ताडासण भुग गु भुजंगासन आणि मद्रासन आवड आवडतात ते परायण लास् सोपी आहेत.
मला प्राणायाम आणि अनुविलोम अ करायला आवडत. त्यामुळे श्वासोच्वास सुधारतो.
आहा राम बद्दल तुमच काय काय मत आहे?
महिला मते घराचे ताज अन्न सर्वात चांगल असत जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळायला हवेत.
हो आजकाल लोक फास्ट फूड जास्त
खातात त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात म्हणून जे फले, भाज्या, कडधान, कडधाने आणि दूध याच्या आहारात समावेश असायला हवा. मी आता रोज फळ खाण्याचा प्रयत्न करतो. चला. आज पासून निरोगी जीवनशैलीचा संकल्प करु ना.
णारी खा साखर कमी खानिया बदल नेहमत नेहमी सागता.